ह
पहिल्यांदा कोण बोलत नव्हती ग
का हो
हॅलो मग पहिल्यांदा फोन केला तो आणि त दहा मिनट उस तर बोललीच नाही.
कटा होऊन गेला ना त्यो.
काही मलाही
आपण मग ते कट झालत ते.
पण मोबाईल चालु होता इकडं दहा मिनट होवस तो तर मग कटच नाही केला.
हो का मला नव्हता माझ कुंकट झालत मग मता निन केला आ.. काय म्हणल्या
हॅलो
म्हटलं मी तनीला केला होता कुठ कोण ते.
कऊन केलता तनीला
मग हेच बोलत होते ना ओ कायॉ ॲप वर एक कॉल दिल झाला आता ये तिसरा तुम्हाला केला.
येड वाणाचेेत तस नाही करायच ऐका व्यक्तीला पाच वेळेस करायच एकदा मग दुसऱ्या व्यक्तीला लावायचा.
नाहीये पाचच यावेळेस यडाबाई पाहिला का नीट.
पाच व्यक्तीला
एका व्यक्तीला नाही सगळ्याच पाचच
एका व्यक्तीला किती वेळेस फोन लावन ये.
सगळे पाचच कॉल ये ओ मी करू राहीले आता तुम्हाला दोन केले आता एकक्त निलक्याला तीन होऊन जाईन मये. अन
अगं वेगवेगळ्या व्यक्तीला सांगितले ना एका व्यक्तीला नाही सांगितले मग.
ज काय उरल तरी
ते बी ऐकल नाही का मग ते तीस तीस कॉल एका व्यक्तीला पाच वेळेस कॉल कर. तीस कॉल उरेल मी नाही ऐकलं का आत्ता
नाही हो य ते नाही ना आता पाचच काॅल ना ओ दुसरे सगळे हो
मग ती मग तीस कॉल कस काय म्हणु राहीले तीस कॉल करायचे येता तुमचे
मग पहिलं होत ते पहिले येल होते ना ते
हम् तो डाकता सुर आले नाही
जाऊ दे पाहते मी किती इकड झाल्यावर तुमचा
ह एका व्यक्तीला पाच वेळेस करायचा आणि ते दहा दहा मिनटं बोल नाही त ते तस पावाल अ त्या्या पाच पाच व्यक्ती लावचे पणग पाच पाच वेळेस लावून येते एका व्यक्तीला
हम्म
पाच पाच वेळेस लावून मंगळ होता तिसकवालऊर तिस कवाल म्हणूनहिली ते किमान ते दहा मिनटाचां आक्रम मिनट का अस पाहि नाणो ना
ह का
म
् लागलं बाई उ दळ्यावायला ला आलंगी घरात आशा
उद्या उद्या काय कर नाही
उद्या ओल्लं असत तर काही काही नाही कर नाही घरीचे मग
कडं
छोटूला आता मेलान मला
र
हम्म
कुडगडे
इल्यावर
जाम
कालचं
चला ना
कधी काल का बई
तुला नाही म्हणले तिकडे गेली.
हम्मम
हा का खरंच मग काय एक खायला भेट कळलं का तुम्हाला जशा काय खाऊ न काय नाही.
बोल होते त वावर आल्या मला मग म जायचं होतं म्हण तुरनात मग घ तुरी लाव नसते लावले नसे मग मगा आपूर ह नटिकला उद्या पहि एकदऊन बाहेलाऊन घेन तुर काही मा को्हाय सारखी नाही
नाही तरी जकमारी केली तिकड तरी घ्या ना तिकडं म्हणूनच म्हणूनच म्हणूनच बाई भांडे लागली कोन बाई काल तुम्हाला.
ह ह ह ह ह
मी म्हणलं बई आज कोणता देव पावला जेवण केले कायण म्हटलं बैया बई नाही द म्हणून
जेवली बी होती ती पण मग घासू बी लागली जस
जायचं होतं त लईच आभाळ आलं बाई
हव‌ ना
हो ग बाई मै दूर पडेले.
दोघी जणी पात का दे तू पुन्हा पारवा वरी श्रद्धा आलं होतं तिचं मायाआजीचं
नाही ते ते डागवाण- निषपेक्ष हो -हो कस झालं ते
काय
तेल लावाना थोडं ते मानेला कसं झालं पण त्यांच्या
ह
तेल लावा छोटू त्याला ‌ आग मारत असणं नाही तर बोर प्लसची पुडी‌ आणा.
ते म्हणले तुम्ही की त्याच्यावर व्यवस्थित बोला तुमची टास्क तपासणारी कार्यटीम
हा मग आपण थोडी काही बोलतय आपण आपल्या घरच्या विषयीच बोलू राहिलो ना.
हम
ए इच्या तोंडात द्यावं छोटू ते काय खाऊ राहिल काय बावळट मम्मी ना व्याजक नेल पिंडची वॉटर नेलपेडची बोटल
आज का
हा उले पाहुणे आले होते आज सारे घरी आले होते आ
ए मम्मी ते बी आलते
माय मम्मी अण्णा माझा चुलता परत दुसरं चुलत्या ते गच अस होतं दोन्ही वाहिन होत्या त्या वैशाली वहिनी मनीष वाहिनी संगुतई‌ माझ्या दोन्ही आत्या
हो
घरी आले पोहे केले त्यांना काही जण नाही खाल्लं नाही त्यांनाला खूप दरात बाई मग बांडे कुंडे घासले म्हणजे तुम्ही मी पिटलं पोळी करते पण मग ते नाही म्हणे ना तिकडं लोणी नेलत तर‌ ते म्हणे भाजी आण म्हणे काही करून भाजीन पोळ्या त्याला बाई पिटलं पोळी मग काय करू
हम्म
किती न्यायच्या पोळ्या ते -न
नऊ पोळ्या द्याना पिटलं मलत डबबा बू हा
हम् झालं दोघं जणम कितीक लागचं काल बहीण भावाला असंण तिकडच राची सोबत चालत नाही त्या जेवाला
ह राखनी हसती
पुणेली
कुणीली हसती काय माहिती हो लागल ते असस्तीला वेजलीशी ते्र हा बारावी्याच्या दिवशी काही माहत नाही बाई मला
आम्ही पाहिजे तेला
हा पाणी पुढं राखला ना
ह्याला दाव हेला-
हा दहावी ला होते ना आगबाय अरे कबित सांगू दिक कासा हो ना घरात माहातारा
माला म्हणे तू निेदेव मी तिथून आल्या पाठश शतली वादा लवुन येतो हो त्यायन बाद लावले तिथून आल्यावर
दे इकडं मी देऊन देते पाहेला
तर जात होयेलेत मुबात तेयना
हा का
चावी खऊून घेतले की तु माझ्या वावरात आल्यावर म्हणला आता आपण बोलूच नाही रेखील म्हणला आता चेन तोडसुई गलती करून बसते मी बोलता नाई येत ना काही नाही सांगितलं मला काल त्याईना नको घेऊ म्हणे गेले सु
तुप चर्चेगे
ता बदरर त तू सांगतो
हा थाबना बरोबर ना एक रुपया फेकून नाही मारीत अर कडन बाडर ब धर ह नई हम् लाडके म्ह
मग लाडकी बहिणी दिले ना तरवाजचे मी का खात आजारला दिले म मिरशचे एक दिवस होते त आता उद्याची बी आता य की ब हवली का नाय भेटल्यान बाई मला उद्या
तुमची मावशी म्हनली होती ना मला नई ग नदाबहीण मायकडे ग माय
मी ना काही तुरत श्टस्िक चाली वायाला
नको बाई पण मग आमची सुधरण ना म्हणे का तीस तीस वायायला लगे वा आरे वा लगी यंदा नि लाल्यात लगे भलत्या मोठे झाल्यात काय
बस मास्टी आसती तुमची बराबरी केलती ग
हम
मागच्या वर्षिप तुमची बराबरी केलथी म्या
म आम्ही करू ना आमची वहीण आमची पण येईन आमची आमची पण येईना तितकीे लोक बई पण त्या मागच्याच पुरत्या वही पहिल्या निस बोकळात्यात काय कोण बितई
नाही ग बोकाळाचा विषय नाही तुम्ही बी थोडी तुमची लई दायवेल होती
हान वई
धवाने किती कपशिवानी लावून ठेवल तुम्ही स सत
काय माहीती
यंदा आम्ही त मी त ल्् दोन दोन बसकीे सोडून लावेली डायरेक्ट
आमचे आमची जास्तीये बाई
तुमच्या अंदा तरी बी तुरीवर तुरी तेवढी खासणई बसनार ती पाये तु तुम्ही इकडं खळघाटात लावायेचीना त्या बामनाच्या तुरीर तुर येत नाही म्हणत्या चांगली सईपाक नही करणेय का आता मग. क व जवायला काय होत. जवायला काय होत तिथं.
वांगेचीशाक, पोळी, वरण, भात, बुंदी.
हव का?
वांगेशक लई छान होयल होती बाई अशी तरी बाज शक तुमच्या लायकीची. बाय मला हे पाहुण्या रावळ संग अं. कोण आननतरी आता.
कॅन भरून आनायला लावाची असते छोटूला.
पागले काग?
काय म्हणू राहील्या पोरी.
हो दहा मिनटं झाली ठेवा.
हा.
अ.
कर्ण कटची खुलत मी ध्यान द